अं हॅलो! हॅलो!
हॅलो!
हा आवाज येतोय का ग?
हा येतोय.
हो का कशाला गेली तुझी मम्मी?
मम्मी ते कोथंबीर घेऊन जायल संभाजीनगरला मावशींनी बोललेलं होतं ना.
होव का कोथींबीर
हा कोथंबी टाकिली इकडच्या वावरात.
हा कशाचा आहे काय तु म.
हा मी शता
हम्म. आणि ट्यूशन कार्तिक म्हणे आज काय टेस्ट आहे म्हणे ट्यूशनची.
हा आज पेपर होता.
हम्म. तुला ती ग्रुपला एडला तुला माहितीच नव्हतं का मग चार लावण ट्युशन.
ट्युशन ध्यान होतं माझं दुपार लोक ध्यान होतं आणि दुपार मी विसरून गेले.
हम्म हम्, मला का माहित नाही. हा ऐश्वरय बी गेली, लाली गेली का? तुझी सृष्टी गेली का?
नाही सृष्टी पण हितच आहे.
ह् दोघी जाय गेल तुम्ही.
हा दोघी पण मळ्यातय.
हाव का हम्म माम्याल का?
हाय सुरत मामेले हा गावातला.
हा का.
हा.
ह कोतंबीर किती घेऊन जाईल मम्मी?
मम्मी दोनशे एक गड्डे घेऊन गेली असल. का करते तुम्ही?
काही नाही अगं मी आता ग बेसून सोनू कड गेलती मी. त्याला विचारलं मी मध्ये जोडलेलीय ना म्हटलं. काव म्हणलं त्या अन् मग माझे पाच जण फोन लावला. अगं म्हणतो मला म्हणती त्यांच्या काकुच नंबर हाय मायाकडं. मग द्या नंबर द्याला तुमच.
ला ते जॉईंट आहे त्यांनाच बोलाय लागतं ना.
हा ते एक तूच मम्मीचा, ये एक रुपाली काकूचा, ये एक अमृता काकूचा ये.
हा कापशी काकूचा पण आहे ना. त्या सुवर्णा काकूचा पण आहे ना.
कोणत्या सुवर्णा काकूचा?
कापशे
हा हा त्यांच भी एक हा त्याचा भी पा. एक त्याला हा त्यालय ते एक आणि एक विनय ते शोभारा एक त्याला लयत पाच जणी लय ती.
हा
हम्म, मगं मी केलता की पूर्ण
काय?
ठीक आ पहा. मम्मीला येईला आसन तो टास्क,
हा येईल होत ना.
मम्मी च झालं की नाही पूर्ण मगं.
मम्मीन ते कॉलच केलं आणि ते दुसरं आलं काय. का ठावा अडचण करतो की काय.
हाव का,
हा
हम्म. मळ्यात काय करता येत नाही. तुम्हांला आता
मळ्यात कोथंबीरी काढायची आहे. टमाटे लावेले.
हा कोथिंबीर काढायला गेलत्या मग तु्ही?
हा कोथंबीर काढायला गेलतो. टमाट लावेल अर्धा एकर
टमाट वडम चाली का आली पिकली आहे का.
नाही नाही पिकले नाही आजुन लावेले आता. आता ते कुठं गेलो बी असे नाही आली.
हां हो का
हा हम् झाली का चहा पाणी? हा,
चहा- पाणी चहा घेत नाही. चहा नाही घेत बाई मी नाही नाही आल्यानं संध्याकाळीच करतो मी. हम् हम् कोथंबीरी चांगलं वाढला म्हणला चांगली कोथंबीर का पिवळी
नाही नाही कोथंबीर हिरवी गार हाय.
हा का बर हो,
कोथंबीरी हिरवी गार आहे. भाव आहे तिला तीस रुपयाचे अ दोन चालले ना. वीस चे
अ मग इथे गावाची कायची ना काही भावा जवळ द्यायची ना तुमच्या,
सृष्टी होती तिथं घेऊन बसलेली.
हो, का.
हा सकाळी सकाळी सात वाजता ति येऊन बसली ती. मंग नाही का दुपारी आली ती तीन वाजता.
हो का आज रविवार होता शाळा सुट्टी होती.
आण कोथबीर बी लय विकली ना तिन.
हम्म, मग मी तिकडे घेऊन गेले माझ्या संग नगरला.
हा तिथं मावशी राहते ना त मावशी म्हणे, इकड आण म्हणे इकडं चांगली भाव चालली म्हणे. मग गेली मम्मी तिकडे घेऊन.
हम्म का कशी गुरुकुल शाळा? बरं ताई ही शाळा चांगली का?
इद शिकवत्याय तिथं आम्हाला शिकवायचे कमी ते ऍक्टिव्हिटीज जास्त द्यायचे.
हम्म हम्म मी हे शाळेत पण शिक्षक कमी म्हणे ना?
नाही शिक्षक येऊ राहिले आता
हो का,
हा आमचं पुढच्या वर्षी दहावीच वर्ष आहे ना ते या वेळेस नाही काही की शिक्षका आले. जास्त आले ह्या वेळेस शिक्षक जास्त
हम्म.
आणि ते महाजन सर आहेत ना..
हां
ते बी चांगले हे
हो मी आलते बी शाळेत..
ते म्हणे दहावी ला नववी ला नाही का इतक स्ट्रिक्ट करणार आहे बास की नाही. पासच झाले पाहिजे म्हणे तुम्ही
हा न स्ट्रिक्टच पाहिजेत ना, मगच तेव्हा पोर आता नीत ट्यूशनलाला रस् लाग फरक राहतो माझ्या बहिणीची पोरगी नाही ट्यूशनवरच मावशी काहीच शिकत नव्हती इद.
हा ट्युशन आता नववी पासून लावलं मी बी पहिले लावेल होत. भाऊ बहीण होती तर माझे मोठे ना ते लावलेलं होतं मी.
हम्म.
अनंतर डबल येे. नंतर सोडून दिलं त्यांची दहावी झालं.
हा ना आ तू सोबत कोण नाही कती बाळ तू.
हाय ना ती साक्षी करवंदे.
हा साक्षी करवंदे आहे ना ती आणि ती मळ्यातलि जाला वाटतं का ती ना.
नाही नम्रता नाही लावलेलं तिचे पप्पा ते नाही म्हणले ति लावायला.
हाव तिला मळयांतून यायला पण दूर आहे ना.
हा मळ आणि ते बी दूर आहे. आणि तिला येत पण नाही काही.
हम्म हम्म.
तिला आपण अस म्हणल ना पाळे म्हणल लाव असं वाचाल बी लावलं ना तू वाचत नाहीच येत.
अरेरे तीची सारखी कान भी विण्याची बहीणी सारखी,
हाव. तीभी ती धनश्री गायकवाड तीला येत थोडं थोडं वाच आजूक प्रती्क्षा
कार्तिक हुशार आहे काय गं आमचा
हा हुशार आहे सल्ले नाव घेतस.
ह घेते का.
हवं सल्ले नाव घेता महाजन सर.
बनलेले चाळे करतो वग तो ऐकत नाही घरी अभ्यास करत नाही.
नाही घरी अभ्यास नाही, ग शाळेत नाही का, पुस्तक घेऊन ऑफ रेड असला का ते पुस्तक घेऊन बसन. अ तेवढं वाचून काढीन धडा तेवढा शिकवला तेवढा.
ह का हम्म. मी येणार ना ते शाळेत आल महाजन सर पण तो मला म्हणतो तू काय इति शाळेत.
मी पण मम्मीला येऊन देत नाही शाळेत.
हम् मला म्हणतो कशाला येती शाळेत मला मी विचारते सरला काही नको विचारून. मी तो तो म्हणतो मी दहावी पास घेऊन बसल. तुला पास झाल्या वर म्हलं पास नाही फक्त नंबर घ्याला पास झाला काय करतो म्हणलं.
हा.
हा माजसर म्हणजे श ते शिंदे सर म्हण तची नाच सांगत दर्श बेकार पोरा सोबत मणी नाही हूषार विशार गंज हे म्हणी तो.
नाही त्याच सोबतचे पोरं बी चांगले ते शिक ते पण वाचायला बसत्या. यो बसला का मग सगळे बसते ते.
ह हो का.
हां.
हम.
ते सगळे चांगले त्याला मार्कण ते चांगले पडत ना.
हा ट्यूशन मध्ये वालीस. ईश्वर सांगत त नाही ट्यूशन म त्याला कसत नतं ईश्वर लि त्या मला राखणला राखण पाठलं होत ट्यूशनला.
ईश्वरिला.
हा ईश्वरर ट्युशन मध्ये एखादा गणित नाही समजलं ईश्र सांगत मला घरी मम्मी त्याला गणितं नवोत समजलं अस. सर बोलले त्याला मी मी त्याला बोलले का होतो म्हणतो मगला रागाण पाठवलंोतं तिला.
हा ते सृष्टी बी तशीच करते तर आता ते नववीचे गणितले मोठे मोठे राहत्या. ते आठवी सारखे नसते ना.
ह.
आणि ते नऊ वि ला गेलं का ते गणित तर पहिली वेळेस आले राहत आणि मोठे मोठ ते पॉइंटची राहत्या त्याला भाग द्याय लागतो ना ते कळत नाही मग
हा येो तेस म मनी ते गणे स म्ह मम्मी तू बी करून दाखेन तिला ईश्वरयल म्हणे मम्मी तू ती ईश्वरीला करून दाखयला म्हणे मग म्हणे म्हणे मी ते दोघी करून दाख म्हणलं मला काय माहिती म्हण म मी एखाद गणित सरू खूद म्हणते आणि एखां गणीत नाही समजतते लवकर
हा आम्हाला माहिती का एक गणितच नव्हतं समजत तर नाही का चार पाच दिवस लावले सरांनी ते शिकवायला सर म्हणे येत नाही तुम्हाला तर येस नाही कारच पुुढं जायचंच नाही म्हणे
हा गणात जास्त मोठ मोठी होती
हा ते गणित पुरे शिकवले आम्हाला पुरे डोक्यात बसले ते बिना पात आम्ही सोडून देतो ते सरांला सर रोज देतो ते सोडायला
हो का
हा
आता या दिवसात काही वाटत नाही ग पण मग हि दिवसात अंधारा तुसा आला सर् सट. जरी यात्रा आहे ती
हा.
आता काही नाही वाटत हिवाळ्यामध अंधारत राहतून थंडी जे य तो पर आहे ट्यूशन येच.
नाही असं नाही आम्हाला तर कस जीवण येत.
काय उठच गंजीवर यच ग कार्त चवी. नाही आता तुम्ही नाही नाही का असं ठामपणे देऊऊ ल देऊ असं ट्यूशन तो सोडूच नका ट्यूशन राहू द्या कंट्युनी
हा ते कंटिन्यू कराय लागणार रे मग दहावी पास होण्यासाठी तेच कराव लागणार आहे आम्हाला
हा नाही चांगले शिकवता आहे त सगळी
लावलं का ते सागर सर शिकवत नाही तेनीच त्या सुट्ट्या मारत्या
हा सुट्याच राहते आमच्याकडे दर्शन
हा ते शिकवत पण नाही चांगलं आन मी गेलते एक दोन दिवस न तर ते शिकवत नव्हते
हम्म हम्म
मग मी कॅन्सल केलं मी म्हणले पांडुसरांकडच मग पांडवसरांकड लावलं
हा पांढू सर म्हणी नाही म्हणे कार्तिकला म्हणे दोन चार जण चार पोरासाठी तुम्हाला या परवडत नाही म्हणी
हा नाही म्हटले होते त्यांचे सर असे बोलले होते आम्हाला तोंडावर त्याने कान काय केलं दहावीचे सगळ्याला सांगितलं या म्हटलं सगळे-सगळे ट्युशनला सोडले बारी शिकवतया इकडून तिकडून जमा केले डबल ईश्वर येईल त्यांना आम्हीच म्हणलो ट्युशनला या माझ्या बहिणीला म्हणले मी हेच वरीला म्हणेले दोघी-तिघी जणी
हा हो का?
हा तिला तिच्या डोक्यातच घातलं मी म्हंटली ट्युशन लाव. तुम्ही इथच भावून लायले म्हणून लावलं तिने. ह
आता आहेक मग भरपर मुलं.
आं
आता किती मुले आहे ट्यूशन मध्ये?
आता बसायला जागा नाही पुरत भांडण होत्या.
बापरे!
मागच्या वर्षी लई मुलं होती ना
हम्म.
मागच्या वर्षी दहावीचे जास्त होते ना तर इतके होते न नवीचे बाहेर बसायचे.
जे माझिन जास्त होते म्हणलं?
हा मागच्या वर्षी जास्त होते आणि ते सरनी कसा गेयल शिकवते.
हम्म.
ते थोडं थोडं करून सगळ्या शिकवत्या डबल डोक्यात नाही बसलं तर दुसऱ्या दिवशी ते डबल घेईन.
हम्म. ठेव म्हण जा आहे एक दहा मिनटं.
हाट्या
आणि
झाला का?